का नाही ऑपरेशन झालं म्हणे भाऊ चालत फोन पण चालत का
हा भाऊचा बी आला होता मी दोनदा लावला होता आणि त्याला
हा, हा, हा
आता पण लावला होता नंतर किती तीन एक वाजता लावला होता वाटत मग म्हणे कि अजून झालंच नाही म्हणे हे औषध च टाकून टाकून
हा म मन मल वैसू चालता ना तर मग वैसू म्हणे मले ताई ती अ राधातायचा म्हणजे तिन पहिले लावला होता मले ते अँपवर लावायसाठी आपलं बोलून झालं नाही स काही तेव मग मी म्हटलं ती वहिणी हा म्हटलं एवढा एक कॉल करते म्हटलं मी टेन्शन च बोलते पण नंतरून मग जेवण हे आले होते नेमकेच म्हणलं मग जेवण करतय मी मग हा लवकरच झोपेन लवकर उठलेला आहे का मग दुपारून लाव म्हण चालेल तर तिची ते का पोरगी चू देत नाही तिची पोरगी सुचू देत नव्हती किती कॉल बाकी ये मम्मी किती कॉल बाकी ए तिच चालू होत हा ती ना सांगितलं मला हे म्हटल का जाणार होते ना पपा न ते हा म्हणे ताई गेलेले म्हणे मी आताच फोन लावला म्हणे राधा त्या चालू होता तु मी आराधता म्हणलं ठेवा मी भाऊंला विचारतो तुमच्या भाऊला कि झालं की नाही मते तर म्हणे नाही म्हटले तुमचे भाऊ की नाही म्हणून मी सांगतो म्हणे तूल नेल कि आत मध्ये आतच घेऊन गेले मग ते झलाया वर सांगीन मग करा मग त्या अँप वर चालू करून म्हटलं आता आता मी फ्रीच म्हणलं तर झोपलेलं मग त्यांना केले दोन कॉल तिसरा कॉल शेवटचा एक बाकी होता मग मी म्हटलं त्यांलं करून घ्या म्हणून शेवटच एक तर त्याने जाऊ दे म्हणे ती पोरगी त्रास देत होती नाही म्हणे रोशनी अन तो झोपलेला आता करून घे शेवट पूर्ण होऊन जाईल
दोन कॉल झाल्या वर तिसरा कॉल लागत नाही
हा मग असंच काहीतरी झालं असेल पण मग काही त्यांना सांगितलं नाही साधा कॉल करून मी बोललीच नाही झाले की बाकीय कि
नाही बाकी आहे अजून तिजे काय सत्तावीस कि सव्वीस झाले वाटतं पण मग तिसरा कॉल नाही लागत पाच कॉल असतात ना त्या फक्त दोनच कॉल लागतात तीसरा कॉल नाही लागत
हा नाही मी आत्ता लावणार होती मम्मीला विचारलं ना काय करू राहिली तर तर मम्मी म्हणे कि ते पाणी आणून राहिले म्हणे नेरकरचे इथं ठेवलेले भांडे भरून म्हटलं जाऊदे म मग काही लावलस अगं पाणी ति इकडचे नळे पण बा धरात काय इकड तिच्या विहिरीले असशील नाही तर मग विहिरीचं भरून आपल्या इकडे नाही आहेन विहिरी गेलं ना हा गेले ना तेच्या मग पप्पाला तंबा खायची सुद्धा मग हॅलो आ बॉल कुठयं तुझा? तो बॉल पिवळा बॉल बरं.
तो आत जातच नाही तो. नुसतं रडतो, खाली सोडलं, टेकवलच की रडाल सुरुवात करते.
इतका बदमाश झालेल ची दिवसभर राहते. संध्याकाळच काय माहिती काय होत? मी लाव ना मी विचारल मम्मी, मम्मी पाणी भरता येते म्हटलं मग जाऊदे. म म्हटलं च्या-पानी घेतल, म्हणे हा चा पानी घेतलं. म्हटल जेवण आता काय जेऊ?
हम्म
मग मग मी काही बोल म्हटलं म्हणे, त्यांना जास्त बोलायला नाही सांगितलं. पोपटशी बोले रा म्हटलं जाऊद्या मग. नाही सांगितलं उद्या ही घरीचयस?
पोपटचं नाही सांगितल, पोपटनच सांगितलं. माझ्या कॉल चालू होता. मायाशी तिच बोलत होते ते, आणि ति च्या तिच्या मम्मीच्या फोनवरून तिन लावेल होत वाटत. मग ते सांगत होती मम्मीला की, त्यांनला मना कोणाशी बोलून राहिले त्यानला म्हणा आजच्या दिवस जास्त बोलू नका.
तर मग मी म्हटलं जाऊ दे बाई, मग मी काही बोललेच नाही त्याच्याशी
हम् मग म तिला ममीला म्हटलं मी ना म्हटलं ते पप्पाच्या मोबाईलवर परत फॉर्म भरून घे म्हटलं चाल करता तिना लगे पप्पाजवळ परत देऊन टाकला.
हा
हा म्हटलं काही नाही पप्पाने काय बोल म्हणे. म्हटलं काही नाही तो फॉर्म भरायला लावत होती म्ह मी जाऊद्या म्हटलं तुम्ही काय जास्त बोलू नका. ठेउन द्या म्हटलं.
म्हणून तर नाही मग जास् मी पहिले मग मी बी नाही बोलली म्हणलं जाऊ द्या
हा, म्हणे व पोपट बोर्री म्हंटल म्हणे पोपट पोपट, पोपट करत होती. म्हटलं प कधीतरी पोपटच्या बाहेर निघत जाय.
हा तले आवाज सायनी व बोलरी की, पप्पा को बोल ना आज ऑपरेशन करके आये तो आज
हा आता बी म्हणे की, एक वो करवट पे मत सुलाना चुला ऐसा वैसा. चालू होत तिच सांगणं. मग मने ते म्हणेन फोनवर कि ते म्हणत होती, म्हणे मम्मी म म्हटलं म्हणे की लक्ष ठेवतो त्या झोपायला नको लाव अस तस तू मग बरोबर आहे मग मम्मी
हा, माहित आहे मला. म्हण आपण चांगलं सांगायला जाते. मग आता पप्पा तेच म्हणत होते. म्हटल पप्पा तिला काही सांगायला जायला परवडत नाही, म्हटलं ते परत म्हनीन हा, तू बाहेर फिरती म्हणून तू आम्हाला शिकवायला लागल का?
हा म म्हणून मग नाही बाई आपण नाही बोलल का इ मी फक
ह, पप्पाच नाही ग, तसं नाही पप्पाचा नाही विषय तिचं ते कामाचं चालू आहे ना, खालचं.
हा, हा, हा, हा.
ते टाकताय, ते बांधताय, हे करताय, तर मग पप्पा म्हणे येतच म्हणे टेन्शन की, उद्या उठून त्यांना जर नाही खाली ताबा दिला तर
हम्म, हम्, हम.
हा बरोबर भांडून राहिला म्हणे तो सासरा, त्याच काय चुकल म्हणे. हे म्हणता आम्ही बोललो, आम्ही बोललो, बोलायला थोडी किंमत राहते.
किती आवाज देतय पप्पा मला आवाज आला आणि तुला आवाज नाही आला.. हम्म..
पप्पाने बोलायची थोडी जबांची थोडी किंमत देतात म्हणे लोक लोक आजकाल काही लगेच... फिरून जातात म्हणे... म्हटलं पप्पा मी पण ति बोलणार होती म्हटलं पण ते असं झालं असत. की तुला जास्त समजायला लागलं..
कदमच आलाय फिटरच्या घरी वायरमन कदम... कदम वायरमन घेतला नाही का तो कदमचा आपण तो त्याच्यातून मिक्सरच भांड घेतलं... तो फिटरने आणलाय वरती... आता आला ना गाडीवरच पण नाही पाहिलं... काही कामाला आलं असं मला... हम्म ते तर आहे मला सांगत होते ते काल... कि म्हणे असे अस भांडण झाले म्हणे... ते म्हणत होते म्ह आमचे बाबा साई हे लोक.. शाळेत जाऊन रिटर्न आला म्हणे... आपलं काय झालं त बसला नाही म्हणे क्लासमध्येध्ये शाळेच्या बाहेरूनच रिटर्न आला म्हने...
मग रिटर्न आला म्हणे तो... राहायला तर त्याचे दादू त्याला काय बोलले दोघांच बोलणं झालं. हर्षन ऐकलं म्हणे त तो बरोबर करायला लागलाता म्ह बरोबर काही गरजच नाही ना मग कशाला काही मा..
हम्म सत्य नास कर द्या म्हनी येन..
हा असतना केल म्हणे असं सांगत होती ते... म्हणे ल त्याल प त्याला म्हटलेलंच आहे म्हणे सगळ्यांना आम्ही... हे बी जाऊन दोन तीनच बोलले म्हणता दुकानवर मागेच की तू इथं बांधायच.. विचार करूच नको कारण ते आत्या वगैरे बी येऊन भांडतील म्हने.. पण बाबा पण काही बांधू देणार नाही म्हणे कटकट करतो.. एकदा बांधल्यावर कोणी तोडी दे.. तोडत का ओ राधा ताई एवढा पैसा लावल्यावर...
त्यान सासऱ्यान लिहून दिलेलं आहे की बा माझ्या काही कमी जास्त झालं की मग या पोर... च्या नावावर, पण तोपर्यंत त्या सासऱ्याच्याच नावावर आहे ना ते..
हा बरोबर या दोन पोरांच्या नावावर त्या नंदा भांडल्या होत्या तेव्हा....
हा मग पण मग त्यान असं थोडी लिहिलं की लगेच माझ्या पोरांच्या नावावर त्यां का सांगित. माय कमी जास्त झालं कि मग यांच्या नावावर..
हा तोपर्यंत नाही.
मंग मग तेच झालं ना मग मी तिला बोलणार होती की रेणुताई.. तुम्ही त्यांच्या कोून काही लिखापडी केली नाही काही केली नाही कोणी बी उद्या उठून आपल्यासारखंच.. जर खर्च लावला एवढा आठ नऊ हजार लाख रुपये त्याला तर मग.. कोणी तोडू देणार आहे का ते? आ लगेच काय म्हने.. दोन दोन संसार पोरां तिसरा संसार मा मी कुठे राहू... व उगड्यावर राऊकातून तोडायचं म्हतल्यावर..
हा..
असंच होईल की नाही ते..
बरोबर आहे.
मग किती भांड... आणि हे म्हणते माया नवऱ्यानी सांगितलं मा नव काय बदणार... माझा नवरा असा..
हा ते म्हणे दुकानावर जाऊ जाऊ सांगितलेलं आहे म्हणे.... ना पहिलेच म्हण दोन वेळे जितवलो म्हणे आम्ही...
हम्म
ते लोकं आपल्याशी चांगले वागतात, ते लोकं आपल्याला एवढं चांगले करतात मग आपण कस-
चांगलं चांगलं कायच चांगलं त्यांना बरोबर डाव साधला येतो त्याना खाली बांधून घेतल्यावर हिला खालचा ताबाच देत नाहीत ते, मग. त्याना खाली एसपैस सगळं बांधून रायला ती आतली बी ती राहयते त्या रूमची स्टाईल सगळं बदलून राहिली ती, ती काय हिला ताबा देणार आहे का आता खाली?
नाही, बरोबर.
आ तिनच सांगितलं सकाळी फोन लावला तेव्हा अ
हा मला दोन दिवस आधीच तेव्हाच सांगितलं कालच सांगितलं हा कालच आधी चालू हो त ना कॉल तेव्हा सांगत होती, हा त्याच्या हा त्याच्या एवढच पाऊले चालले, त्याच्या एवढेच सांगित ल तिनं‌ बी, माझे दहा मिनट झाल्यावर सांग मी कट करून लावीन. लागला एखादा अजून. हम्म, तर मग मी, हा मग मी तेच म्हणून राहिली, तू काय ते भात करती कांदा अन गिंदा टाकून इंद्रायणीचा त्यात डाळ बी टाकती का?
नाही, नाही.
फक्तच कांदा अन शेंगदाणं टाकती ना?
कांदा, शेंगदाणे, टोमाटो टाक
नाही टमॅटो नाय आवडत त्यांला, टमॅटो नाय आवडत त्यांला लसूण पण नाही म्हणतात ते, फक्त टिकत टाक म्हणतात. मल थोडा कांदा घेत हं. बटाटा पण, नाही आवडत त्यांना.
मग का? कोथम याची आपलं कडी.
कडीपत्, हा. पळी पळीपत्ता. शेंगदाणे, शेंगदाणे आवडतात त्यांना. शेंगदाणे, कडीपत्ता. आणि हे टाकते फक्त.
हा मग तेवड टाकून फोडीणी देऊन दे. तू किती कॉल राहिले?
माझ व्हय. झालेले आहे पन यांचे यांचे, दोन राहिले अजून दोन... राहिले वाटत. हा झालं. हा तुझे? झालं का? थांब मग लावते.